नमस्कार हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतो ते
हो येतो येतोय हम् नमस् का काही नाही आता आपलेच कामं चाललेय चेच काम करतोय घरातलेच आटपलेच आता पण आपलेच ऍप चे काम क चालू आहे कॉल वगैरे असं ट्रान्स ट्रान्स्क्रिप्शनचे वगैरे
ट्रान्स्क्रिप्शन चालू झालं का तुमच्याकडे
कधी दोन दिवस झाले चालू झालेय पण मग थोडा वेळ कमी मिळतो ना मग त्याच्यामुळे जेवढं होत तेवढं घरातलं आठवण मग करते मी असं
हा हा हा
हा हा टान्स्क्रिप्शन आणि मला फोन हा हा हा नाही म घरातले आ आटपल्यावरच मग बाकीच्या कामांना सुरुवात होते ना त्यामुळे थोडस वेळ लागतो हा. हां
हा पण मग घरातले काम काही पटकन आवरतच नाही बा आज हे काम उद्या ते हे काम त्याच्यातच वेळ जातो नाही हम्- ह आणि असं घरातलं काम पटकनवरत पण नाही बरं का ह-
पण बसण्या हा मग तेव्हा आपण घाईच करतो ना. की बजाई- जायचंय म्हणून आणि मा असं तर दिवस आहे बा आपल्याला. पटणा म्हणून म आपण काही. एवढं लक्ष देत, नाही.
देत नाही हो ह ह ह. तुम्हाला असं बसल्या बसल्या आठवतं, का कधी आपण लहानपणी काय केलं कसं केलं.
हो म हो म सगळी आठवते शाळेतली मजा मस्तीच हा हसू येत. त्या मैत्रिणी आठवतात, मग सग सगळ्या मैत्रिणी आठवतात. त्यात बेंचॅ आठवतात शाळा, - शाळा आठवते. शाळेमध्ये डबा पहिल्यांदा जायचं पहिल्यांदा गेलो शाळा- समजा सकाळ अगदी लहानपणाची शाळा आता एवढी आठवत नाही. पण आमच्या दोन शाळा झालेल्या होत्या. त्या. एक चौथी पर्यंतची ची चौ- ते नंतर हास्कूल- म्हणजे चौथी पर्यंत प्रायमरी नंतर मग त हायस्कूल ला गेलो. मते हायस्कूल ला जायचा तो. वेगळा आहे अनुभव. तेव्हा ती भीती बेज- पार्टनर कोण मिळणार काय मिळणार मैत्रिणी होताय की नाही. कारण की मी माझ्या- काय झालं. मी त्या कनेक्टेड शाळेत ना त्या शाळेत नाही गेली ना दुसऱ्या शाळेत ना- हायस्कूल ला गेली आणि बाकीच्या मुली होत्या त्या कनेक्टेड. शाळेतन आलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना मैत्रिणी ह त्यांना जाणवलं नाही त्यांच्या ऑलरेडी मैत्री, निमत्या. माझ्या मैत्रिणी. आहोत त्या. पण मग नंतर हळूहळू बोलाय. करतमग मैत्रिणी झाल्या वर मग बेंच पार्टनर मिळाले. म त्या इतक्या घट्ट मैत्रिणी झाल्या की, त्या माझ्या आताही लग्न झाल्यानंतर सुद्धा मैत्रिणी आहेत आम्ही. आता म्हणजे ग्रुप ला आहे. ह हा आणि भेटतो गेट टुगेदर र वगैरे पण करतो अजून पण ह
ती ती मजा वेगळीच होती नाही का, हो हो वेगळी मजा होती माझे तर, आम्ही पंधरा जण आहो तई आम्ही बालवडी पासून आपल्याकडे पेस कसं होतं छोटीलडीचं गट आणि मोठ
हा हा मोठ्या बालवडी सगळत
आम्ही छोट्या बालवाडी ळीच्या गटातले जेवढे पंधरा जण आहेत ना ते आज आम्ही एवढं वया झालो तर अजूनही आम्ही एकत्र आहे वर्ष तून एकदा गेट टुगेदर होतं आमच हो ती मजाच वेगळी आणि आम्ही गेट टुगेदर ना आम्ही आमच्या शाळेतच ठेवतो
हा हा नाही आम्ही मैत्रिणीकडे ठेवतो असं हा हा
हाता ज्याला जस जमेल तस,
हा तेच ना तसं करतो आम्ही मैत्रिणींकडे जमतो आम्ही मग वेगळे
ती मजा हम ती मजा वेगळी हम्म
मस्तपैकी मजा वाटायची आणि टिफिन खाताना आपला टिफिन आपल्याला आवडत हा
हा आपलं पाहिजे ना आपल्याला आणि वाटलं तर ना एखादी वस्तू समोर मा टिफिन आवडली असली ना तर आईला खोटं सांगून डब्यात थोडं जास्त घेऊन जायचं
हा तेच ना हा ह. अज तेच करायचं हम्म द्यायची मज जरा वेगळी वाटायची एक एक घास का मिळेना प्रत ते कसाचं वाटत तेव्हा असं नव्हतं आता डबे शेअर करू देत. नाही. पूर्वी कसे करायचे डबबे शेअर व्हाय एक घास प्रत्येकाचा द्या. वाटून खा. द्यायचे डब्यामध्ये झाक डब्याच्या झाकणा मध्ये असायचा एक. एक घास असा
हो हो शिक्षक पण तेव्हा असंच सांगायचे वाटून खायचं वाटून खायचं हो की नाही आता शिक्षकच सांगतात कोणी कोणाचं खायी
हा आता खायच नाही डबा शेअर करू नका. आता असं झालेलं आहे आता मजा ती हा ती नाही मजा नाही मैत्रिणी बरोबर गॅदरिंग च. ते वेगळं.
त्यांन हा आम्ही आठ आम्ही आठवी नववीला होतो. आमच्या एका म म्हणजे वर्गात त्यावेेळे साठ नवीच्या वयात कसे जरा ग्रुप ग्रुप बनूनच जातात. हा तुझा ग्रुप हा माझा ग्रुप हा. आसाम. त पंधरा जणांचा ग्रुप होता. आणि आमच्या एका मित्राचं न द तरच फाडलं होत. न आमच्या बाकीच्यांनी, काय ठरवलं कि आता तो ज्याच दप्तर फाडलं तर तो सुद्धा जाणार म्हणे सांगायला तर हो तो मग. मुख्याध्यापकाकडे गेल मुख्याध्याप म्हणे मी येतोच हे ठीक हे म्हण म्हटल येतायेत म्हटल. सगळ्यांनी काय केलं आमचे स्वतःचे पण दफ्तर काढून ठेवले
अ आमचं एक कोणीतरी पाळलेले असं सांगायला हो ना नाव यायला नको ना
तेठी
पण मग घरी मार मिर नाही मिळाला का
मग मार मिळाला तर काय झालं पण तेव्हा कस आई वडिलांच्या पेक्षा मित्र मैत्रिणी हे जास्त महत्त्वाचे वाटायचे मार खाऊ पण एकत्र राहू असं
रह हा तेच ना हम् अस माझी आता ती एक बेंच पार्टनर आहे तर तिथ जवळच राहते माझ्या हात नेहमी कॉलवरर असतो आम्ही मुलान विषय बोलणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी चालू त्या चल्ला वगैरे घेणो असं चालू असत आमच बाकीच्या पण मैत्रिणी असतातच कॉलला ग्रुप कुठल्या पण असतातच आणि हे करतस पण आता आम शाळा पण एवढी बदलून गेलेली म्हणजे पूर्वीची जी शाळा आहे ती शाळा राहिलीच नाही आ आ अ वेगळेच तिथे बांधकाम वगैरे असं जे आहे ना
आपल्या वेळेस मराठी शाळा होत्या ना हो आणि आता इंग्लिश मिडियम मुले आपल्या मराठी शाळच सगळं हे होऊन गेलेलं आहे
हम्म आणि ते प्रार्थना वगैरे त्या वेळेत. याला लवकर जायची घाई असायची. बाराची शाळा असल्या तर सव्वा अकरालाच असं माझ्या लाईनीत उभं रायचं. सव्वा अकरालाच जाऊन उभं रायचं.
हा वेळेच्या आधीच. नाही बाई प्रार्थना आहे, नाही बाई प्रार्थना आहे हाय ना?
मी ह हो ना. तेच होती मज्जाच वेगळी होती. आमच्याकडे तर शारदोत्सव वगैरे असाय यचा. त्यावेळेला मग व वेगवेगळे छानसे ड्रेस घालून आणि त्यावेळेला आम्हाला इथं हे बंधन नव्हतं. स्कूल युनिफॉर्मचे वगैरे असं आपल्याला घालायचे ते असे कपडे छानसे घालून यायचे बुवा नवीन. पाच पाचचा असा ग्रुप असायचा मस्त. आरती कराय. आज पाच जणींनी करायची. उ संध्याकाळीबी ह्या पाच जणींनी करायची. सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यात नाच मध्ये नाचण्यास जायचं. मी तर घ्यायचेच नाचामध्ये भाग, मला आवडायचं. म्हणजे ग्रुप डान्सच असायचा. एक पण असं हे ते पिक्चरच्या वगैरे गाण्यावर बसवतात. आता तस पूर्वी तसं नव्हतं. आपल्या लहानपणी कसं होतं हा म्हणजे कोळी गीतं, वगैरे. अशा गीतांवरच कार्य क्रम व्हायचे ना. छानशे असे मस्त मराठी वगैरे. गीत त्याच्यावर ते काष्टी साडी वगैरे ते घालून असं. आणि तसे हे होते व्हाईट. ते. आता डायरेक्ट याच्यावर लावून त्याचा अ रेकॉर्ड वर वगैरे तसं हां. आणि पिक्चर त्या गाण्यांवर डान्स होता म्हणजे आता नाच वगैरे होत्या. पूर्वी तसं नव्हतं पूर्वी सांस्कृतिक म्हटलं म्हणजे आपले जुने गाणे व र असे म्हणजे कोळे हा त्या त्याच्यावर किंवा आपले लोकगीत वगैरे हा कोळी गीतांवर जास्त असायचं तस राहायचं आता नाही तसं राहिल. ना आपल्या
नाही ना आताच्या मुलांची शाळा पाहिली ना तर असं वाटत आपलीच शाळा छान होती. यांचे नुसते बंधन, या पोरांना नुसते बंधन.
मग सगळेच बंध, आणि अभ्यास पण आपल्याला होता. हा बॅ का खूप नव्हता आता तर दप्तर सुद्धा पायठीवर घेतल्या जात नाही. ओझ होते पोरांना. आई वडिलांना अं त्यांच स्कूल बॅग घेऊन जाव लागतय क्लासच न्हवते घरीच अभ्यास आपला. आणि एवढे गाईड वगैरे पण अस अगदीच खूप श्रीमंत असला, हे असला तर तो अस गाईड वगैरे वापरायचा. नाही तर आपण तर पुस्तक वाचून आपणच अभ्यास केले ना. म्हणजे पुस्तक वाचायचं चार वेळा. आण त्यातनच उत्तर शोधायची. असं होत. आ आता तर काही नाही. आता सगळं गाईड वगैरे झालं, हे झालं अपेक्षित झाले. याच्यावरच मुलं अभ्यास करतात. असं आ आणि ट्युशन्स नाही मी आर्ध तर शाळेत कमी, पण ट्यूशन हा तेच नसते. सगळीकडे ट्युशनच चालत असय. म आणि त्याशिवाय पर्याय नाही असं होऊन गेलेलय ते. काही काही ठिकाणी आईवड आणि आईवडिलांची पण हौस. त्या याच्यामध्ये स्वतः इंग्लिश येत नसलं तरी इंग्लिश मिीडियमला घालायचं. मग ट्युशन ला पठवायच. स्वताला हा येत नाही.
पण आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्याच आहे. बरं का बरेच अनुभवी शिक्षक आहेत. आपल्याकडे हो पण पालकांना
पण नाही पण माता जिल्हा परिषद म्हणजे खूप हलक्या प्रतिची शाळा समजल्या. तिथे कोणीच घालत नाही. ना असे होऊन गेला. इकडे मोठे मोठे अ फी भरून लोक घालतील. तिथे घालणार. नाही. असे तगडी पी भरतात तिकड हा ह ह. आणि युनिफॉर्म पण ह्याच तथून घ्या तिथून घ्या आणि पैसे पण एवढे मग खर्च किती लागतो त हो चालेल ना चालेल
चालेल हा
मी करते तुम्हाला कॉल या तुम्ही कार्यवर